बोला ना. झालं ना. तुमच भात. तुम्ही काय खाल्ल? खिचडी केलती. तर तुम्ही काय खाल्ल?
आम्ही पीठल भाकरी.
हाव का. उद्या जायचंय काय कामाला?
जायचंय. तिथं आवाज कशाचा येतय. थोडं बाजूला होती का.
हॅलो.
उद्या जायचंय कामाला?
हा जायचंय ना उद्या कामाला. उद्या हरभरं सोंगायला जायचंय.
हो का.
हा आई काय करते?
आहे हाइन तीकडच्या घरात ते. आईन त्या झोपल्या का?
आई ते झोपल्या. आईन ते. आईन ते झोपले ना. हा आई झोपले. पोर झोपले. ह मळ्यातलं ते फुलं वगैरे झालेत का तोडून सगळे?
चालू ये.
चालू आहे. किती क राहिल आत त्याला फुल किती क राहिल फुलं?
भरपू भरपूर दोन, एक थोडे होतील.
दो तीन थोडे होते. मग अजून तर त्या दिवशी म्हणाले होते मग ती कोण तर तोडालतीत मग कोण तोडल का नाही?
नाही तोडील मग ते छोटे छोटे बी होते ना फुलं. छोटे होते ना फुलं.
मग साईज वाढते. की त्याची ठेवल्यावर साईज वाढते का? बरय हम्म. तुझे मिस्टर कामाला गेले होते का?
हा गेलते ना.
कुठ चालू आहे काम आता? बाहेर आहे.
हा बाहेरच सोलरच काम मग जातं.
सोलरच्या कामा जाते का? पेमट चांगलं
हो. हा चांगल पडतो ना.
ह बरं मग. घर चालवायला चांगलं पडतोय मग. हम् बाया घरच्या कामाला पैसे भी तर लागतस ना.
हो.
हम्म. चांगलं काम लागलय पण त्याच.
हा आता गॅस संपण.
गॅस संपण. गॅस पण लागतच ना.
ह गॅस बी पंचेचाळीस दिवस आज वर हे करायला लागत म्हणते बुकिंग करून ठेवाव लागत.
हा बघू आ कसं कसं होत. जस नियम ठेवले तस नियमापर्यंत वागावच लागल.
हो.
हा बाकी घरातलं काम आवरलं सगळं भांडीबिडी.
हो झाले.
ह हाव का.
कसे झाले का?
भांडे नाही घासलेले कंटाळा आलत मला दमल्यासारखं झालं जास्त.
होव का
हम्म, दमल्यासारखं झालं मंग पडायचच होतं आता पण मंग म्हणलं चला फोन करून बघाव, हीच काय झालं काय नाही.
हा
हा, दिदी चा फोन आलता का?
लग्न, हा लग्नाला कधी जायचं तुम्हाला?
लग्नाला मला जायचंय, दोन तारखेला
होव का?
हम्म, दोन तारखेला जायचं, मंग हळद होईल तीन तारीख खेला मंग चार, पाच, सहा तारखेला ऑफिस.
छोट भाऊ जायचं म्हणते ना सव्वीस तारखेला?
हा छोटूला नाही, अ मोठा दादा चाललाय.
होव का
हा मोठा दादा चालला मग त्याला जायचंय मंग आता मला पण लागेल ना, बकरी-बिकरी सांभाळायला जोडीदार
हा छोटू भाऊ म्हणत होते का होव का,
हा मंग चारा आणायला त्याला, मग ते लहान आणत नाही ना.
हम्म
मंग मला कामाला जाऊन चारा आणण नाही होत, त्याच्यामध्ये चारे लवकर जवळ सापडत नाही. हा
हा
हा, मग चारे जवळ सापडत नयी, मंग त्यांना कस काय सांभाळन बा. परत गावाला गेल्यावर बयी आठ दिवस कोणाकड तरी सोडून जाण हे.
हा, आईला बी न्यायच काय?
अरे, मग आता आजी पाहिजे ना, नातीचं लग्न ये ना.
हा, मंग गाडी करून न्यायच असणार?
नाही म्हणाले ते, तिकून नातू पाठवणार रे, तर मंग आई जाईन गाडीवर बसून. आईचं मिटलं म्हणजे आम्ही ब, आईचं मिटलं म्हणजे आम्ही जातोच गाडीवर.
हाउ का, छोटू भाऊ म्हणत होते मला जायच आहे म्हणे.
हम्म
ट्रेस घेणारे म्हणे ती ताई.
हा ड्रेस म आता त्याच्याकड, हाळदीचा पण ड्रेस तिच्याकडेच ये आणि लग्नाचा बी तिच्याकडच ये.
हा
हा आता आम्ही पण मंग आता चाललयचं बजेट ना तर वीस एक हजार रुपये समजा लागणारच ये संसार बादलीत ते घ्यायला
हा, घेतली का संसार बादली?
तिथं गेल्यावर घेऊन ना, तिथं माझा भाऊ राहतो ना गावाकडं तिकडं.
हा का
हा मग त्यो म्हणे, वळखीचं दुकान आहे तर मंग तिथंच घेउ म्हण तू आल्यावर, तर मंग मी कस काय येऊ परत. ते घरचे बोलतील म्हण तुझ्या नंदा न ते का असे कावून घेतले, तसे कावून घेतले.
हा
हा तर मग गेल्यावरच घेऊ मंग समजा, चार तारखेला भांडे वगैरे घ्याव लागन.
हा
हम पण आता मधीच लहान मुलानची पेपर आलीत.
हा पेपरा बी काय अशी ऐन टाईम आलेत.
नाही म्हणजे जरा तारीखच गलत धरली गेली. पण असं वाटत होतं समजा की आता नवीन नवीन बोलायला लागले एखादा शब्द चुकला तर ते माणस धरून घेत ना हा तर सांगितलेलं होत का भाजला हा अशी का बोलली तशी काऊन बोलली.
हा तेच लाटकात मग त्याच्यावरच काही काही होत.
हा मग आता मग मी सांगितलं होत त्यांना की लवकर धरून घ्याईे बोलायला. म्हणले कसं या हिशोब चुकलं की कशी धरून ठेवत्या.
हा मग म मावशी मावशीच्या पोरीचं बी तसच झालं ना.
हा आणि इकडं नाही का आमच्या गावच्या शेजारच्या गावच्या तर त्या मुलीच पण म्हणे ते बोलले पाहुणे की जाऊ नको तिकड हे म्हणे मी जाईन मग जाईन मला तू आता शिल्लक वागायला लागली म्हणे आता मग पुढून कसं ऐकणार आहे.
हा हा.
हा दोन तीन शब्द शिल्लक झाले तर त्यांनी म्हण मला करायचीच नाही करायच नाही मग आता ते मोडलं अन् त्यान दुसरं लग्न केलं.
हा.
हम्म अशी गोंधळ हो न जात्या.
हा.
मग ते एक भाची म्हणे जाऊ मामी त माझ तसं म्हणे मग धरून घेतलं. असं नव्हतं वाटलं की एप्रिल झाल्यावर होतं की पासानंतर ता तीन पेपर म्हणून हम्म त्याचमुळ झालं ते मग घेतल्य पकडून पण आता हे जर महीच फडपड होणारे झाला का दोन तारखेला लगेच म मा्मी गाडीत बसून घेऊ.
हा पाच तारखेल जायचं ना काय पाच तारखेल
मामी वनतीिनीचीिन भाई
हा ते बी खरं हाय.
सा ते येत आ म्हाला
हा.
हा. सहा ते आम्हाला मग त्यासाठी लवकर जाणच जाणे.
होव म्हशीन आल्या नाही लवकर ते बी होतं ना.
हा लवकर नाही आल्या किंवा मग वाट बघते सगळे.
हम्म छोटू बाबाना म्हणत मला अर्धी नमकी नथ करायची म्हणून ताईला.
ह हा ना मंग करायची आहे. जस जसं बजेट बस तसतसं.
ते म्हणत होते मम्मी थोडेफार देईन आणि मी बी टाकीतो म्हने थोडेफार.
हा हा छोटु भाऊच काय आहे छोटू भाऊच जस जमलं तसं आहे.
हा.
हा आपलं बी मग बजेट बसलं तरच करावं लागतं ना.
होव.
बघू आता तिथं गेल्यावर काय होतं दोन चार दिवस राहनं परत नवरी वाटी लावून मग सोमवारी ती आल्यावर मग आम्हाला सोमवारी तर काही निघता येतं की नाही काय माहित.
हा.
हम्म मग तिथून पुढं मग समज न आता कधी जायचं आणि कधी यायचं.
चार पाच दिवस तीथच रहाण होत का काय
आणि मग ते पेपर त्याच होऊ काय करून मॅडमला विचरून जाव लागल का तुम्ही पेपर नंतर देशाल का त्याला म्हणून?
हां.
हां.
मॅडम तर डेंजर सांगित्या
नाही आता दर्शन दर्शन करत राहते त्या म्हणजे त्याच्यावर विश्वास आहे पण मग आता हे इमर्जन्सी मला त्याच्यामुळ मग माझ लो आयदाग लवंगी.
हां.
हा मंग दर हां त मग ते होईन ना म्हणून हां बघू म्हणल मग आता काय होत काही नाही.
हां.
आणि त्या म्हटल्या आम्ही नंतर पेपर देऊन टाकू त्याचे तर मग लय भारी होईल.
द्या म्हणा आदल्या दिवशीच द्या म्हणा.
हा आता याला जाव पाठवाव लागन उद्या जाऊन बघायला लागल तेवढ जर ताण मी
ना तुम्ही जा तुमच ऐकन ते.
ह आपण आपल्याला वेळ असतोय का घरच काम आवरून जायला. हां बघू आता काय होत का नाही.
हम्म
हम्म,
उद्या हरभरा सोंगायला जायच काय?
हां हरभरा सोंगायचय हे रोजानच सोंगायचय.
हो का तुम्ही कांदे काढायला गुत्त घेतलय का?
हम्म नाही ना गुत्त नाही घेतलेल. रोजानाच काढायचे ते कारण की कांदे आता मोठे मोठे आहेत ना जे आता वजन झाल. होत नाही मंग ते घमेले जास्त भरात्या.
हां
हां, हम्म मग त्याच्यामुळय ना मग ते हो रोजानच काढू.
हां
हां परत
हो
हां बाकी भाकऱ्या चाल
बाकी काढीते मेहंदी पानावर काढ ते मेहंदी चालू राहत टाईमपास असच एक एक दिवस. तुम्ही म्हंटल.
हां नाही मग असच काहीतरी करायला पाहिजे ग शिवण क्लास वगैरे.
आरे वर्कचे क्लास लावायचे मला ते विणकामच.
हां
ते लावू म्हणल त्याच्या मध्ये डिझाईन फार पडत ना.
हां हां हां.. बरोबर आहे ब्लाउजच त्याच केलं ना तर म तुला बी काम येत ना नंतर.
हा ती डिझाईन नाही येत कालीवर.
हम.
ती पाऊ म्हणल.
हा.
पण सोबत बी कोणीन कोणी पाहिजे.
हा सोबत लागत.
हा ओ.
हा सोबत असल का फरक पड--वतो मग ला .
हा.
सोबत यला यायला बरं पडतं ती आणि रची पंघ नेऊन घालाल तरी का. ना आपल्यासाठी.
हम ती शुभमची बायको म्हणले हा पोरा.
ह काय माहित आली पाहिजे ती जरा मटकी लावू .
हां.
हम्म. आली पाहिजे ना मग म्हणजे जोपर्यंत आपण अडकत नाही तोपर्यंत बर राहतय ना जे रिकाम.
हा. तीच म्हणत होती मला त्या दिवशी मग हा म्हणले म्हणे का चाल शंका म्हण तुम्ह. सोबत बी कोणी कोणी पाहिजे म्हणे,
हे काय म्हणते घरचे.
घरच्या आज म्हणत्या.
हा म्हणते का.
हा.
हम. हा असल्या तर मग उ राता आपलं आपलं उन्हात घरचं काम चालू राहतं. .
हा.
हम्म.
बरं ते एखांद रूम काढून घेतलं तर झालं आता.
हम मग काय एखादा आपलं आता जर चांगले. फिनिशिंग मध्ये आता झालेत मग ते पण बरं राहते सगळ्यांचं होतय काम.
हा.
हम्. .
झोपा मग.
हम ठेवू का.
हा हम.
हम्.